तेला का
कायवती तीया कोटवी घिलो
कमंग पतली ही
ते यंतो गोगतेय ना आता कट विज आहे
हा तू चुपात का
हा वाईक चुपाी त भी नाही आवाज आ त चुपा
म गोगाज त माय गोत ना
गोगताय रे मग काय बी बड
मला मा हसबंड खूप पुर्ण माय हजबंड माय हजबंड माय लाईफ माय लाईफ इझ माय हसबंड
पथ तेरेसे थोडा काला है ना वो
तो या की तो त्यानी गस दिल साफ आहे कुत्ती ए गा दे द कोता पाच पाच हो चुती ए गा दे द पाच पाच खे करा ना अ
काय ना केडाडना द तोय की
बेन बेन होऊ दे द नाही पण पाच पाच हो बापरे हाणा मोठा नाही आणि तेन झिंग उलत हो ज रे बत
ते त मटन खाय न जुडा व देध डेरीि
म मोर मांडवीचला हप नाही खूबे आजलीि आ मा जुना दरेस्
ए तीने देख देरी स पव न न आ म्हणला आवजे
हा हो
ती कोताक दी वापरू ते पताने
अप मणून पटेत ना
फाट फावय फाटी जात वापरू त्यांना
हा
हम्म हर आहे ग ठ
माय हझबंड इज माय लाईफ माय हजबंड माय फेवरेट माय फेवरेट
कोत म मिनटे गोगलीले बापण ते
आठ आम्ही कोटे वरी तरत होऊ द्या म ह
हो हो हो असे मग का तीराां ज दस मि गो की उठी नवा काय खे कडो गो न तहारु व किं खा वे आखवाखेडी गो ग हखे आखे काय अखोई या
च दोघी आठवणी
ए विशाल झिजल भी हीग देजे आप उ बासाा है त हम जे जाणार आप
एकदा बरणपूरला जात होते तेव्हा मी चाली नसता टाईम ट्रेन निघून गेली होती
हा बापरे म्हणून ड्रेसच पेह प घालायचं हवा
ह
एकी ना हवा खूप लांब रस्तरी ्रेस पोवी लेवो न के नाही
हो हाय
हा साडी निसता निसता फटाकश साडी निशेत हारून जायवा
हा
ए-पहिली डानि तो.
नाही. आपो साडी निसलीता ह किधर आ जायग लिखणे बायक.
सायलेंट मारी देतो.
आणिन मय मै शम तय घ हो
रेल्वे काय कोता जाणार आहे. चाळीस पचस रुपये कोता जाणार काहिजे.
शंभर रुपया फोगी आणि ओ मु येनो दात हार अस्री याार प्लीज. प्लीज.
काय?
हो ना.
काहा?
सातवो महिनत गोद भराय
हा. खूप कार्यक्रम
अ मायके म्हणजे आपोया की बा काही जातया की नाही ति नाही बा पोयर्या अर्द्या
हा
बाकीच्या अर्ध्या. ए पाचक ीरे ललेजे आणि वीग तीन जाती रहिज तीन झार राहणार त बच्च स्वता बिहारी राहणारे
हो त आपण काळजी नाही मिळणारह ना का
हारा हारा फलूनून हेडन का पणता तर सिंडस बधय जालो जी त नाही का नाही पा तोल बखोर येणार ेंडाच रेता हज लावून नाही के नाही केन काय कात वे येणार याचे दिवस असणार पहिरी याची पण आम्ही थोडा व येेणार आतो बेनेक वर्षानंतर काही नाही वा एकीच की नाही
हो
कावी बेनेक वर्ष नंतर एक वर्ष आं
म ना मालूम म ममी नाही का एक वर्ष न
ते कमालला मालू मागतय ते डिसाईड करा पुढे का म्हणजे कि ना आम्ही या पोल आम्ही ना बरच जास्त काय एक चर्चा पोडे हामी हा हारेणार होता हार जीत काही नाही
अरे पण त जोजे हे ते जोजे म रे अरे येडी येड जन जे हे कारण तडाव विचारना रुकण्या हात या आप उसाहार कडरणार
तिया ना होवा बेनतीीन एक एक त जवजेस वा तीन बी जोजी जवा
काय तीन ना एक किंव बेनूच कोयडोरियत एकूच बेनवा बेनणसय
नाहीत तेठी
रणार एक वर आणि एक वयरी
पहिलो तर ब सोहररो आवा तुजन तोस दिखाु प नाकती या क्यान विथ अ लाइक हि ही
खडका
हवय पोहरा
आखे कलर तोपेरा ज आणि मास आखा
हो आज छोट आमक कट विश ऑल आला आहे की
क ठी काय गुळगुळतय
ते नारो है मजे हसी मजाक आता त मला ओके डुसक
कमुतीया अभी नही मराठी का अभुत्यं
नता पोहच गगूहाती काही हे काही काही काही
हाव हे
मराठी म्हणून गगु नये चल इकडे ये चालू करणार नाही चल इकडे बेटा इकडे ये की अ आम्हान मावशी मावशी कह नारो
हमे मालूम था
के की आम्हान मावशी मावशी केनार हो
निस्त हाय फाय थऊ म्हट
नेवा आणि कठीण हिरो बणवेल ला वा नेवा हिंग वाटा
हा हां तुम्ही जल मे परी जली जल न त हे
ढाई हमे मे हा हां
अरे अरे जली जली त चल ना बाबा
चपण भा
ते चोपडू आ माखे झोपडी जलवी नही जोली जली
त मू ती बी आशे क नारी रनेवा
हा चिकन मटन खाने का
हा एक रीत से झारं बनवे हे मैं में कायवे कहडा भी मांडा रांधीले णारी त्या चिकन बनवी लेणार खाइ लेलमं
हा
तिया कुकडो बीमा तहन तिया सोता पुकळो र ज तो विीमाहिसेतनार
हो
टेंडा बी खायल्ले अ ती हा ना सोटू साल बी हवाई पाडी देणारी नेव्हतो आ ती हो आपडी दचेे मोर दे तया विषणला दुःख आहे.
हा.
आणि तो
बुधवारी ब एक वारी श्रावणम त केरीस ना
होवे तर हा मी उपास राहणारो नाही पालणी म ते अर्ध श्रावणते काय ना खाते
माय बी पहिलो लास्ट सन श्रावण करो
हुं हु हुं हुं
हम भु ऐसा कालू आया उसके साथ मजेसी बाहेर होवे सोटु कालू है
हॅलो थऊ फोटो सेंड कीदे
केलं फोटो कालू
कालू कुती काली कुती ओके बाय
हा सोटा लेथ होवेती दस मिनिट हो गय